हॅलो
हॅलो हॅलो
अरे काय चालू आहे.
काय नाय तू वं काय चालू हाय कुठय.
अ काय घरी जाऊ
अं घरी ये का
अं आज जरा टार्गेट चं करा म्हणलं
तर मला लावलीच नाय मला लागीन नाय कोणालेच.
कसकाय?
नवे नंबरून करा म्हणते आता नव्या नंबरला करा म्हणते.
अरे मी आताच्या आता डीनं केली ज्ञान्या सोबत.
हाव का? म्हणून त म्हणला आत्ता बोलू ती करू लागला ना कॉल लगेच म्हणे गणेश गणेशले गणेश लाव तो गणेशला यायला असंच काही तरी म्हणे
हा.
हम्म.
आत्ता फोन केले गेत त्याले.
हम्म त्यांन केले असतील ना.
त्यांन नाय म्याच केलते.
हो का.
मला ही गाडी ये माणूस हू
कॉलनीत कोणीच नाईत काय कुठ गेले?
कॉलनीत काय माहिती कुठ गेले अरे काय माकड आली.
माकड हे
हेट लघु लघु लघु
मंकी मंकी
मंकी परेशान करायला लागलेत.
हो यार इकडं बी लक्ष ठेवाय लागल आपल्या केळीला केळ आलेत ना खाऊन घेतील.
हाय जांभळं खाऊन गेली आतन.
धमाल ये काय?
हाव नाय.
बारीक बारीक असतील का मोठे झाले.
हं
बोर व्हायले निघालेच कसकाय नु व्हायलं मले बिमार पडलो मी जरा हॅलो हॅलो वन टू थ्री फोर हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो नेटवर्क गेलं वाटते शंभर टक्क्यात. हॅलो हॅलो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन ही ही ही